हॅलो बोला ना.
मी आज तुम्हाला होलिका धहन बद्दल माहिती सांगणार आहे. तुम्ही ऐकणार का?
हो मी ऐकायला तयार आहे सांगा.
फाल्गुन पौर्णिमे साजरी होणारी होळी, हुताशनी पौर्णिमा. शिमगा या नावाने ओळखले जाते. अपपूर्वती या नष्ट करून त्यावर विजय मिळवून मिळवल्याचा उत्सव. साजरा करणारा हा सण खरे तर जुनेच. जुने जे जे वाईट असेल ते सोडून नव्याचे स्वागत. साठी, सिद्ध होण्याचा. हा सण जाणून घेऊया होळी. कशी साजरी केली जाती? पूजा विधी इतिहास. महत्त्व आणि मान्यता.
बरं धन्यवाद. तुम्ही मला होळीची माहिती सांगत आहे याबद्दल. सांगा मला खूप आनंद होत आहे माहिती ऐकण्यासाठी.
ठीक आहे मला पण खूप आनंद हो होत आहे हे ऐकून की तुम्हाला माहिती आहे ऐकण्या. ऐकायला खूप आवडत आहे. मग ऐका मी सांगते. मराठी वर्षाचे सरते शेवटी फाल्गुून पौर्णिमेस. साजरीे होणारे होळी. हुताशनी पौर्णिमा शिमगा या नावाने ओळखली जाते. अपपूवर्ती या नष्ट करून त्यावर विजय मिळव. मिळवल्याचा उत्सव साजरा करणारा हा खरे तर जुने जे जे वाईट असेल ते. सोडून नव्याच्या स्वागत साठीच. सिद्ध होण्याचा हा सण, सृष्टी ही या काळाबद्दल असते. वृक्षल आपली जी जीर्ण झालेली. जुनी पाने त्या त्यागून नवी धारण करीत. असतात अनेक झाडांना. मोहरला लई आलेला असतो फाल्गुनी पोर्णिमा पाासून. पंचमीपर्यंत पाच ते सहा दिवसात कुठे दोन दिवे तर कुठे पाच दिवस हा उत्सव साजरा केला जातो. जाणून घेऊया होळी कशी साजरी केली जात पूजाविधी इतिहास महत्त्व आणि मान्यता. काही वर्षापूर्वी नंतर होळी ज जवळ आली. की घरोघरी शेणाच्या चाखोल्या. होत असलेल्या दिसायच्या त्यावेळी दोन होळ्या पेटायच्या. एक छोटी आणि एक मोठी होळीच्या साधारण पंधरा वीस दिवस आधी चाकोल्यांसाठी. घरातील लहान मुले शेन गोळा करायची, या चाकोऱ्यांना मध्यभागी मोठे छिद्र केले जायचे, होडी येई. पर्यंत याच अकोल्या खनखणीत वाढलेल्या असायच्या मग नारळा च्या गोरीत, त्या एक चकोल्या ओवून. त्याची माळ तयार करायची. तर एक एका माळेत साधारण वीस ते पंचव चाकोल्या असायच्या आई बहिणी सोबत लहान मुले होळीच्या. पूजेला जायचे त्यावेळी मग या चाकोल्याचा माळा होळी टाकला जायचा, दुसऱ्या दिवशी या जललेल्या. पण ग धग कायच कायम. असल्याचा चाकोला वर पाणी गरम करायचे आणि त्या पाण्याचे आंघोळ केली जायचे. हे तुम्ही करत होत्या का तुम्ही साकोल्या वगैरे बनवत होते का तुम्ही तुमच्या लहानपणी?
हो, आम्ही चाकोल्या बनवत होतो आणि आम्हाला खूप मज्जा यायची. आम्ही सर्व मित्र एकत्र गोळा होतो तो दिवसा आणि. शेन गोळा करायचो आणि मग. त्याचे मिळून सर्वजण चाकोल्या बनवायचे अ आणि मग तेच. अ सायंकाळी जेव्हा होळी दहन होते तेव्हा ते. जाळ अ जाळायचे सकाळी जाळायला न्यायचे. आणि त्याची राखट पण खूप महत्त्वाची असते त्या शेणकुळ्याची अ आणि आम्ही त्याच त्याच्यावर मग पाणी गरम करून आंघोळ पण करत होतो आम्हाला खूप मजा यायची. तुम्ही असे केले आहेत का?
हो मी पण माझ्या लहान वयात हे केले आहे मला पण खूप मजा यायची माझ्या मित्रांसोबत हे सर्व करताना. बरं तुम्ही म्हंटले आता राखडीचं पण महत्त्व आहे, तर त्याचं महत्त्व काय आहे, सांगू शकता का?
बरं मी सांगते. त्या राकटीचं महत्त्व आहे की ते ज ते राकट असते जाळलेली होळीमध्ये.
तर ते सगळं जे-जे आपली अ निगेटिव्ह एनर्जी आहे ते नस तो होती त्या होडीमध्ये आणि पॉझिटिव्ह एनर्जी निघते. तर ते राखड जे असते पांढर व्हाईट कलर पांढऱ्या कलरची तर ते अ खूप चांगली आणि पवित्र असते अस अस मानलं जाते. तर ते आपल्या आपली अगर तब्येत खराब झाली आपल्याला काही ताप वगैरे आजार असला ते आपण आपल्या छातीला किंवा कपाळाला लावलं तर त्यामुळे आप ते तब्येत थोडी ठीक होते असं म असं मानले जाते.
अरे वा तुम्ही तर मला खूप छान माहिती सांगितली. मला खूप आनंद झाला या माही माहिती ऐकून. होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात करण्यात येते. होली के केव होली के जवळ होली के जवळ जाऊन पूर पूर्व किंवा उत् तेकडे मुक करून बसून पूजा करण्यात येते होलिकेस चारही बाजूने तीन किंवा सात फेर धरून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते. शुद्ध पाणी आणि अन्य पूजा साहित्य एक एक करून होलिके समर्पित करण्यात येते पूजेनंतर एक कलश पाणी. अक्षता गंध पुष्प गोडशाब उदना हळद मुंग बतासे, गुलाल, नारळ पुरमपोळी इत्यादींची आहुती देण्यात येते नवीन धान्याचा अंश असे गहू, ‌चने इत्यादीचा लोंबी, त्यांचीही आहुती देण्यात येते. होलिकेची पूजा केल्यानंतर तिचे दहन केले जाते. होलिका दहन नेहमी भ-भद्रे नंतरच करावे. चतुर्दशी किंवा पतिपदा तिथे असताना होलिका दहन करण्यात येते करण्यात येत नाही. सु-सूर्यास्तपूर्वी सुद्धा होलिका दहन करू नये. होलिकेच्या भग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते. होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा न्यायनाट होतो. अशी मान्यता आहे. हे तुम्ही आता मला सांगितलं होतं. ना त्या राख बद्दल हीच ती माहिती.
हो हेच माझं म्हणणं होतं. अ त्यामुळें तब्येत ठीक होती म्हणून. आणि तुम्हाला पण खूप काय माहिती हाय वाटते. तुम्हाला तुम्ही पण खूप पुस्तकं वाचता या. इतिहासाची पुस्तक वाचतं तुम्हाला खूप जाणीव आहे या गोष्टीची.
हो मला खूप जाणीव आहे. या गोष्टीची आणि मला पण थोडंफार माहित आहे. आणखी मी सांगते तुम्हाला. पौराणिक आखेनुसार देेते राज. हिर हिरण्य कश्यप स्वतःलाच देव समजत होता. त्याचा पु पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू खजेरी अन्य कोणाचेही पूजन करत नसे त्यामुळे हिरण कश्यप अत्यंत क्रोधित झाले आणि अखेर त्यांनी आपली बहीण होलिका हिला प्रल्हाद आपल्या पंडितावर. प्रल्हादला आपल्या मांडीवर बसवून अग्नीत बसण्याचा आदेश दिला. होलिकेस आगीत. आगीत तिचे काहीच नुकसान होणार नाही असा एक वर. प्राप्त होता. मात्र भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हाद. अगे आग आगीतून वाचला व होलिका त्या आगीत जळून भस्म झाली तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा चा होता या घटनेनंतर होलिका दहन करण्याचा प्रघात पडला. हे तुम्हाला माहित होतं का. होलिका दहन कस झालं.
नाही मला हे माहित नव्हतं. आता जस्ट तुम्ही सांगितले तेव्हा मला माहित झालं. आणि तू तुम्ही खूप सुंदर माहिती सांगत आहे मला. पण मला हे ऐकून खूप आनंद होत आहे आणि मी माझं मन माझं मन पण खूप प्रसन्न होत आहे. हे ऐकून अ थ धन्यवाद तुम्ही मला ही सर्व माहिती सांगण्या सांगल्याबद्दल.
हो तुमचे पण धन्यवाद. तुम्ही पण मला फारशी माहिती सांगितली. अ मला जे राग बद्दल नव्हतं माही तुम्ही पण सांगितलं थोडं बहुत आणि मला ते ऐकून खूप मन माझं प्रफुल्लित झालं. धन्यवाद ठीक आहे मग हाव ठीक आहे.